हॅलो, हॅलो?
हॅलो, येतोय का आवाज?
हो, हो, येतोय येतोय. काय चाललय मग?
काय नाही बसलीय, तुमचं काय चाललं?
हां, पाऊस आहे काय तिकडे?
अं, नाही, येऊन गेला आता पाऊस, आता उघडलाय.
हो ना, आमच्याकडे पाऊसच आहे ग.
हो ना, नाही इकडे नाही आता, थोड्या वेळापूर्वी होता.
हां, हा.
आता नाहीये.
हा, आऽज आइस्क्रीम डे आहे ना.
हो का?
हो मग, अस्मिता न आम्ही गेलो होतो बाहेर, आईस्क्रीम खायला.
हो का?
हा, ती म्हणत होती की, मम्मी घरीच बनव, घरचं छान असतं ना.
हो, हो, हो.
हां.
मग घरी नाही बनवली का?
नाही, घरी नाही बनवली, थोडासा कंटाळा केला आज.
हो ना.
हा, एकच दिवस सुट्टी असते.
हो.
हा, नाही तर मग, असं उन्हाळ्यामध्ये वगैरे आम्ही रोज बनवतो.
हो ना.
हां, दूधाची. आम्ही ना, व्हॅनिला फ्लेवर बनवते मी, बटरस्कॉच बनवते, चॉक- लेट बनवते.
हो ना.
हा, असे वेगवेगळे फ्लेवर बनवतो.
हो का?
हां.
कशी बनवता?
ऐसक्रीम एना, आता स- अ, दुधाचीच छान लागते, आपण ते दुधाची बनवतो ना.
हो, हो.
हां, मावा कुल्फी.
मावा कुल्फी छान लागते.
हां, तीच नॅचरल असते आणि मुलांना तीच आवडते ना.
हो तीच आवडते.
हा आणि अशी पेढ्यांसारखी लागते थोडी थोडी.
हो.
हा, दूध आहे ना, असं म्हणजे म्हशीचं घ्यायचं घेताना-
हो.
आणि साईन काढलेलं असं निरस दूध आपण म्हणतो ना-
हो.
हा तसं घ्यायचं. आणि ते दूध मग व्यवस्थित तापून घ्यायचं चांगलं. आता सपोज हा तू एक लिटर दूध घेतलं ना
हो
तर ते जवळपास अर्धा लिटर होईपर्यंत चांगलं उकळून घ्यायचं आणि मग आपलं नॉर्मल टेम्परेचर वर थंड होऊन द्यायचं थंड व्हायला त्याला लागतं साधारण एखादा तास तरी लागतो बर का
हो ना
हा आणि उन्हाळत जास्त लागतो उन्हाळत एक दोन तास लागतो
ते थंड पाण्यात ठेवल्यावरती नाही होत का थंड पाण्यात ठेवल्यावरती नाही होत पटकन
नाही होता ना थंड पाण्यात ठेवायचं ना मग
हो ना
हा थंड पाण्यात ठेवायचं आणि तुला असं अजून आईस्क्रीम ला छान घट्टपणा आणायचा असेल ना
हो
तर मग थोडी त्याच्यामध्ये ना कॉर्नफ्लाॉवर पावडर असते नाही का.
हो असते ना
थोडी कॉर्नफ्लॉवर पावडर घालायची आपण उकळवतो ना तेव्हाच अस त्या कॉर्नफ्लावर पावडरच आहे ना? असं सॉस टाईप आपण असं पाण्यात तर दोन चमचे घ्यायचे आणि असं थोडं कोमट पाण्यातच अशी छान भिजून घ्यायची ती आपण लिक्विड कसं तयार करतो तसं करायच आणि दुधा आपण ढवळतो ना? तेव्हा त्याच्या टाकायचं मग त्याला दुधालाच छान घट्टपणा येत उकळतानाच
हो ना
हा आणि नंतर थंड झाल्यावरत अ थोडीशी अशी मिल्क पावडर टाकायची मिल्क पावडर टाकली मुलांना असं ड्राय फ्रूट्स आवडत ना,
हो आवडतं मुलांना
ते थंड झाले का. जास्त आवडता ना. त्याला हे आवडतं मला वाटतंय त्याला किसमिस आणि काय आवडतं आजून? आपलं हे पिस्ता ना पिस्ता
हम्म पिस्ता आवडता
पिस्त जास्त आवडत मग ये ना अस सगळे घ्यायचे ड्रायफ्रूट टाकून काजू बदाम पिस्ता आवडता ना त्याला पिस्ता टाकायचं
काही काही भिजून पण टाकता ना
हा भिजवून पण टाकत काही काय
म्हणजे पूर्ण त्याची बारीक पेस्ट करतात ते चांगलं लागतं का?
नाही नाही चांगलं असं कट करूनच छान लागतं आपण जेव्हा आईस्क्रीम खातो ना? तेव्हा ते तोंडा खाली खाल्लं जाते ना कट केलेले
हो
हा मग ते छान लागतं मस्त दाताखाली आल्यावर
हो ना,
हम्म. तसेच टाकायचे फिरवून टाकण्यापेक्षा आहे ना कट करूनच. टा आणि मिल्क पावडर नसेल ना अस थोडा खवा टाकला ना खवा आणखीन म्हणजे अजून उत्तम असत खवा खव्याने आणखीन छान लागते त्याची चव त्या कुल्फीची
हो ना
हा आणि नंतर मग असे काचेचे बाउस वगैरे असतीलच ना घरामध्ये
हो राहताना
हा मग त्या बाऊस मध्ये मग ते आईस्क्रीम सात ते आठठ साठी फ्रिजर मध्ये वाचच्यावता
हो
वर वरच्या फ्रिजर मध्ये सेट करायला ठेवायचे असे म्हणजे हवा बंद जे असतात ना कंटेनर
हो
काचेचे काचेचेच प्लॅस्टिक पेक्षा ना प्लॅस्टिक आपल्या शरीरासाठी घातक असतं ना हा त्याच्यामुळे काचेचच वापरायचं वापरताना
राजला तर खूप आवडते आईस्क्रीम
आईस्क्रीम खूप आवडतं आणि त्याला
हा
हा मग त्याच्यात मग ते सेट करायला सात ते आठ तासानंतर आता तू संध्याकाळी केलं तर मग ते सकाळपर्यंत होत खाला हा
आपलं हे याची पावडरची बनवल्यावरती ते लवकर सेट होत नाही ह ना
नाही ग तिला नाही जाऊ त्याच्यामध्ये मला वाटतंय पावडरमध्येध्ये ना केमिकल असतं काहीतरी
हो ना ते आपण कस्टर्ड पावडरची बनवली ना त्याला खूप सेट व्हायला टाइम लागतो दोन दिवस लागतात कधी कधी.
हा आणि ही कशी नैसर्गिक असते ना आपली
हो आणि त्याची प्रोसेस पण खूप मोठी. ते दोन तीन वेळेस ग्राइंडर करावं लागतं.
हा येस सोपं असत ना
हो ह
अशी आणि छान होते मऊ होते ह आईस्क्रीम आहे ना खायला पण
हम्म
हा खाल्लं तरी काही त्रास होत नाही असं नाही तर कस आपण हा विकतच्या आणल्यावर घशाला असं थोडं खाल्ल्यानंतर खवल्यासारखं होतं
हो
तास होतो तसं ते होत नाही विकतची डब्यातली भेटीती मार्ट मध्ये वगैरे.
हो भेटते ना.
हा पण मग तुझं आ. हा फ्रिजरमध्ये ठेवलं ना दुसऱ्या दिवशी अशी फेस साबणाला फेस येतो तसा फेस येतो बघ त्याला.
हा लगेच खराब होऊन जाती ती. आपलं फ्रीजच टेम्परेचर कमी राहतं ना.
हा
त्याच्यामुळे ती लगेच खराब होऊन जाते.
हम् तशी तु ये चार दिवस. ठेव पाच दिवस ठेव घरी बनवलेले असते ना आपल्या ताज्या दुधाची. हे काही खराब नाही होत हा. घरचाच बनवलेलं चांगलं असतं की नाही.
हो घरचं चांगलं असतं बनवलेलं.
ह तुम्ही काय करता मग जास्त विकत आणता का घरी बनवता.
आम्ही बनवतो कधी कधी घरी कधी जास्त. त विकतच घेऊन येत म्हणजे. आईस्क्रीम आवडते सर्वांना पण मग जास्त. कोणी खाऊन पण नाही देत ना त्याच्यामुळे मग कधी आणली तर विकतच आणता.
ह आशी बनून बघागं तू मुलांना आवडेल.
हो नक्की बनवल ना.
हा आज आईस्क्रीम डे ना.
हो ना.
हा.
बाहेर पाऊस चालू आहे आज.
हं हं हं. आहे पण बघ अगं खूप इकडे दुकानांमध्ये ना खूप ठिकठिकाणी ऑफर ठेवलेलं आहे.
हो ना पावसामुळे.
हा काही कंपन्यांनी ते रुपयामध्येच ठेवलेय फ्री मध्ये.
हो ना.
हा काही नाही ते वेगवेगळे फ्लेवर असतातना.
हो.
ते दहा म म्हणजे दहा रुपये एकस. जर कप घ्यायचा असला तर. असत वेगवेगळं.
हो ना.
हा त्याच्यापेक्षा मला तर वाटत बाई. आपलं आपलं घरी बनवून तेच खाल्लेलं चांगलं की नाही.
हम्म घरची छान पण होते आणि शरीराला पण चांगली राहती आणि. भरपूर प्रमनात बनवत त्याच्यामुळे मग. आपल्याला जेवढी वाटेल तेवढी खाता पण येते.
अच्छा म्हणजे कसं बाहेर तेवढ्या पैशात मिळते ना त्याच्यापेक्षा घरी म्हणते. आपण सामान आणून तीप्पट होते मला असं वाटतंय की नाही.
हो. आपण भरपूर होती मग तेवढ्या सामना अशी. आईस्क्रीम घ्यायला गेल्यावर तीस रुपयाला एक असते ना. तशी दुधाची पण. हम्म आप पण साइत आणन त्यापासून. बरतोर प्रमाणात होती न मग.
हा आणि मुलांना पण बाहेरच म्हणजे सारखी मग ती सवय नाही लागत. आपण घरी बनवतो ते पण डोयांनी बगताय ना.
मग त्यांना बाहेरचं खायची सवय नाही लागत असं मला वाटतंय. झोपल्या का मुलं आता.
ह
हॅलो.
हॅलो येतं का आवाज.
हो हो येतोय म्हंटलं मुलं झोपलेय का जागे
नाही जागेच आहे खेळू राहिले बाहेर सारखे म्हणतंय फिरायला चला कुठं तरी
द्यायची दे ट्विट एखादी
हो चालेल ना ते केव्हाची म्हणताय का चला फिरायला कुठतरी
जाऊन या मग पावसाची मज्जा करून या
हो
चालेल चालेल ठेव मग
हम्म
करेन परत हा
हो